हा बोल कि.
तुम्ही कुठं कामाला हायता?
अ होय होय एक ह्याची कंपनी आहे. सेफ्टी सेफ्टी शूज ची आहे.
बर तुम्ही कुणाकुडून घेताय काय स्वतःच आहे तुमचं?
अं आधी घेत होतो बाहेरून वगैरे अ पण आता चालू केलेलं आहे. आमच्या राने स्वतः प्रोडक्शन आजारांमध्ये काय लागणार होते काय?
कोण कुणाकुणाला दिला आपण?
अ जवळ जवळ सगळ्या ह्याच्यामध्ये.
हा सांग. कागल एम आय डी सी वगैरे सगळ्या ह्याच्यात ह असल कोणाला एक एखादा पीस हवा असेल तर पण देऊ दे.
हॅलो हॅलो काय